हं.
हॅलो कशा आहात ताई?
मजेत तुम्ही कशा आहात?
हा एकदम मस्त अहो आज आपण. याच्यावरती बोलूया. म्हणजे कचऱ्यावरती घन कचरा म्हणजे आपला जो सांडपाणी असत. पाण्याविषयी घनकचरा जो घरातून कचरा निघत तर आपल्या म्हणजे प्लास्टिक आहे. परत भाजीपाला आहे भाज्यांची काड्या असतात. मिरच्या काड्या असतात. म्हणजे आपला जो रोजचा वेस्टेज असतो. जो म्हणजे रोज आपल्या हा. कांदा वगैरे आपण कांदा चिरतो, लसूण सोलतो. याच्यामध्ये जे जे वेस्ट खरकट पाणी आपलं जे भांडे वगैरे धुतो त्याच्यामध्ये नई का आपण हात वगैरे धुतो ते खर कटं पाणी आहे ते आ ते विषय आपण सगळ बोलूया. आणि काय होते माहितीय का याच्यापासून काय होतं माहितीय का नि सर्गाचे पर्यावरणाची हानी, आवा तुम्हाला आवाज येतो आहे का माझा?
येतय येतय हा बोला.
हा काय होतं माहितीय का आपण हे सगळं बाहेर फेकल्यामुळे काय होतं निसर्गाची हानी होते. पर्या पर्यावर णाची हानी होते आणि पर्यावरण दूषित होतं पाहा ना, मंग कस होत माहिते का खरकट पाणी बाहेर फेकल्यामुळे कुठे फेकतात अ किंवा टॉयलेटमध्ये फेकतात किंवा काय म्हणजे असं पण प्रकार होतात. तरं ते खरकट कसं फेकलं पाहिजे किंवा खरकटं काय करतात ते आपल्या याच्यामध्ये कचरापेटीमध्ये टाक तात डस्टबीनमध्ये टाकतात खरं कचऱ्यापेटीमध्ये आणि मग त्याच्यामध्ये काय होतो कचऱ्यासाठी परत घरामध्ये वास राहतो म जे ते पण आपल्या आरोग्यासाठी हानिकारकच आहे आणि म्हणजे अ तुमच्या सुस सो सोसायटीमध्ये वगैरे कचऱ्याचं काय करता नेमकं?
आमच्याकडे ना मी सांगू आदी वेगळा-वेगळा देयायची ओला क
हा हा. हा हा.
. च्या एक एन जी ओ आहे म्हणजे सामाजिक संस्था आहे त्यांनी ते काय करतात ते लोकं आठवड्यात न म्हणजे सगळ्या सोसायटीला सांगून ठेवले एक ग्रुप बनवून कि अ प्लास्टिकच्या पिशव्या परत अ प्लॅस्टिकचे जे अ बॉट चांग बाटल्या वगैरे असतील ना पाण्याच्या अ हे स सगळं वेगळं ठेवायला सांगितलं त्यांनी हा आणि त्याच्याशिवाय फाईल वगैरे पण असं पण असतं ना काही तुटलेले असं बस तो ते सगळं वेगळं ठेवायचं मग ते लोकांची गाडी एकदा येते पंधरा दिवसातून किंवा दहा दिवसातून आणि मग त्या दिवशी ते मेसेज करतात अ ग्रुप वर मेसेज येतो की अ अशे आज ते येणार आहेत म सगळ्या बायका आहेत ना एकत गळे ना ते मग त्या त्या सामाजिक संस्थेकडे ते जातं आणि बाकीचा मग जो कचरा असतो घरातला सध्या तो तर एकाच ठिकाणी जातोय. पण मला असं वाटतय नवीन एक मला कल्पना आली आता तुमच्याशी बोलताना कि जर सोसायटीने त्या कचऱ्याची विले वाट लावली म्हणजे ओल्या कचऱ्याची अ विलेवाट म्हणजे कशी कि ते असतं ना हल्ली गांडूळ, खत वगैरे
हो हो हो.
त्यात बघा अ एकदा मागे त्याचा एक प्रकल्प पण निघालेला की घराघरांमध्ये ना ती बास्केट द्यायची. ते लोकं एक ती सामाजिक संस्थाच होती.
हो हो हो.
तो आपल्या घरातला ओला कचरा टाकायचा पण ते एवढं म्हणजे हे नाही झाला चालला नाही अ सस सस्टेन नाही झाला प्रोजेक्ट. म असं जर सोसायटीने एक कतरायचे ते कचऱ्याचा केलं एका ठिकाणी त्याचा अ जे पण आहे. खत निर्मिती तर सोसायटीच्या म बा पण त्याचा उपयोग होईल झाडांना वगरे आणिच्या ची समस्या पण कमी होईल ना कुठे टाकायच म म्हणजे ते पण प्रॉब्लेमच असतो प्रश्न पडतो कि कुठे कचरा टाकायचा काही लोक जाळतात. हा त्याच्यामुळे पण प्रदूषण होत हो.
हम्म हम्म हम्मम आणि हा नगरपालिकेच्या वगैरे, गाड्या वगैरे, येतात का तिकडे?
हो हो.
आम्ही काय केले माहितीय का ताई, काय केले आम्ही येथून गावामध्ये डायरेक्ट काय केलं. म्हणजे महिला महिलांनी आमच्या गावामध्ये आम्ही पहिला संकल्प केला. की आपल्या गावाला कंपोस्ट खत निर्मिती करायची म्हणून पहिल्यांदी बचत गटातल्या महिला घेतल्या सगळ्या आणि सगळ्या गटातल्या महिलांना नाही का, मिंटिंग करून त्यांच्याशी बोलून क आपल्या कच कसा पण कचरा म्हणजे प्लँस्टिक वेगळं झालं पाहिजे. जे ओला भाजीपाला आहे, तो वेगळा झाला. घरातलं खरकट वगैरे ते वेगळ झालं पायजेल, त्याच्यापासून आपल्याल्या गावाला आपल्या गावाला काय फायदा होईल, तर आम्ही काय केल. म्हणजे सगळ्या गावामध्ये सगळ्या जेवढ्या बचत गट आहेत जवळ-जवळ पाचशे महिला म्हणजे पन्नास महिन्याच्या एक एक आपण तिकीला सांगितलं तू एक बोलो तू एक बोलो तू बोलो असं. करता करता आपल्याच्या पाचशे महिला गेल्या. मग पाचशे महिला केल्याच्या नंतर मग प्रत्येक पाचशे घरापर्यंत ते पोहोचल की आपला कचरा आप जमा करायचाय म्हणून, आणि तो कचरा टाकायचाय मग आम्ही काय केलं ग्रामपंचायतला प्रस्ताव दिला एवढ्या महिलानी ग्रामपंचायतला प्रस्ताव दिला, की आम्हाला गावाच्या साईड ला एक म्हणजे नाही का चार गुंठ्यांमध्ये एक हौद बणवून पाहिजे नाे वेगवेगळ्या प्रकारचे चार हौद बनवले वेगवेगळे चार प्रकारचे बनवले आणि मग पूर्ण काय करायच ग्रामपंचायतला आम्ही सांगायचो कि आमच्या या पाचशे महीला आहेत, या पाचशे महींलाकडे ग्रामपंचायची गाडी फिरवायची आणि ओला कचरा त्या भाजीपाल्याचा कचरा आहे, तो भाजीपाल्याचा कचरा वेगळीकडे म्हणजे अस टाकून प्रकल्प केल तो आणि काय केलं आम्ही तो भाजीपाल्याचा सगळा कचरा एकत्र आम्ही मला पिशव्यां वेगग टाकून हिरवा भाजीपाल्याचा वेगळा कचरा्यायचा जो खरट आहे त्या संस्था येत होते आणि आम्ही काय करायचो, प्लास्टिकचा आहे.